होतोय. हा हो झालं ना काय करतय?
काय नाही बसली मस्त काही जेवण केलं साडेब. हा म्हट अरे वा छान मस्त बर झालं. ना छान वाटत अस को फोन न केला ना मग बर वाटत आपलं म पण मोकळं होत आणि थोडं ब चाललं आपल्या डोक्यातले विचार पण गायब होतात.
मी पण घरात एकटीच असते आणि मग काय आजूबाजू शहरामध्ये गावाकडे तरी कोणी येऊन बसता वगैरे तस तिकडं नसतात.
काहीच नाही शेजारी कोण राहत काही कोणाला माहिती नसतं काही नसतं.
आपलं दुःख झालं तरी आपल्याला तोंड द्यायचं.
तोंड द्यायचं तरी आपल्यानाच तोंड द्यायचं एवढं असत. हा आपल्या हे आपलं गावा गावाकडे खूप छान वातावरण असतं, गावाला सगळे लोक नाही का असं कोणत पण का म्हणजे असं काही नाही का ओळखच पाहिजे, असं काही नाही का नातेवाईकच पाहिजे. का अस काही नाही त्यां त्यां काम झाले धवून येतात, आणि मन मोकळे असतात, ते लोक मस्ती होऊन बसत गप्पा कर जेवण करतात एकत्र आणि बहुतेक आणि गावाला कसं असतं एकत्र एकत्र राहतात लोक आणि त्याच्यामुळे त्यांच्या चार विचार आणि त्यांना ना एकमेकांबद्दल ओढ असते गोडी पण असते. ते आणि प्रेम असत महत्त्वाच म्हणजे अ म्हणजे किती पण अडी अडचण
इथ कोणाच्या इथ मौत जरी झाली. तरी बाजूच्याला माहित नाही राहत. ते बघा ना आणि असं काही नाही कि सगळे आधीपासून शहरात
सगळे गावाकडचेच आहे गावा गावाकडचे गावाकडचे नोकरी नोकरी पाहण्यासाठी धंद्या पाण्यासाठी कुणी शिक्षणासाठी स्थलांतरित झालेलं. बदलून जातात असं आता माज दाखवतात खूप नाही काही काही लोक खूप असे घमेंडे असतात आमच्यासारख कोणी नाही.
हा आता आपल्या गावाकडचं पण कोणी समोरा समोर दिसलं तर काही लोक ओळख देणार नाही बोलणार नाही.
आणि वाचतव क पण हे सगळं चुकीच्या गोष्टी माणसाने माणसच जपली, पाहिजे जेवढ जपता येईल ना तेवढ जपले पाहिजे, माणस कारण त्याच्याशिवाय काही इलाज नाही काही गोष्टींना.
मग बरोबर आहे हेच ना
हम्म आता आम्ही राहतो, ना पण आमचे आता असे जरसे जरी अ असे रोहस वगैरे मग आम्ही बसतोय एकत्र वगैरे आमचं इथलं आहे वातावरण ठीक आहे अज व्यवस्थित आहे. पण मग जसे नवीन चेहरे येतात तसे असतातच लोक विचित्र
हा तेच ना बिल्डिंग मध्ये तर द् दरवाजा बंद केला की बस आपण आपले दुसरं कोणीच
स् नाही ओळ एक मेक
हा हा तेच ना आणि आपण आपण जर पुढाकार घेतला कोणाशी बोलायच, तर ते
कमी सम कमी समजतात दुसऱ्यांना कमी समजतात ना दुसऱ्यांना
हम्म.
कमतो.
हा असं काय त्याच्यात
असं काय काय माहिती काय समजत नाही माणस माणूसच माणसाशी बोलेल ना बरोबर आहे. नि म काय उओलट अस. लोक एकटे पडतात कोणी नाही जात त्यांच्याक ते एक खल खुरेच. बोलायला गेलं तर नाही का कोणी नाही लागत त्यांना मग त्यांच्या घरात तरी कोण असतं कोणी नसत एकटेच असतात एकटेच जगतात. मासे खूप सारे टेन्शन आहे घेऊन खूप सारे विचार करून काय नाही बस मग दवाखाने डिप्रेशन बर. दवाखान्यात जाता कंटिन्यू दवाखा ल चालू असतो मग अशा लोकांचा गोळ्या औषध खायचे तेच जीवन जगायचं तसच राहायचं. मग त्यापेक्षा तुम्ही चार लोकांमध्ये जा चार पण मध्ये बसा मग. मन मोकळे राहा बोला. एकत्र जेवण करा एकत्र बसा उठा काही अ गोष्ट असेल ती बोला कारण प्रत्येकाच्याच आयुष्यात सुख दुःख असतं असं. नाही का सगळेच चुकात.
आणि असं काही दुःख असलं की ते आपण असं बोलण्याने पण कमी वाटत.
कमी म्हणजे हलकं होत ना आता बघा मी जर काही सांगितलं. तुम्हाला तर तुम्ही मला कुठला तर काहीतरी सल्ला द्याल ना नाही नाही हे अस. आहे ते तसं आहे नाही नाही असं करा तसं करा माणूस मग हलका होतो. तो विचार करतो नाही असं केलं तर असं होऊ शकतं अशा भरपूर काही गोष्टी आहे असं.
हम्म.
आणि त्या बोलन्यामुळेच कमी होतात हे अशा गोष्टी ब बहुतेक.
हम्म.
तस गावाकडचं वातावरण बघा किती मोकळ असतं. काही नाही खूप छान असत तिकडे.
हे असं असतं गाव सोडू वाटत नाही पण पोटा पाण्यासाठी या व लागत सोडून काहीतरी करायचंय. तर यावं लागत कारण शिक्षण केलेलं अस.
शिक्षण गावात होणार नाही शेतीतली काम होणार नाही मग चला शहरांमध्ये आणि आता काय जावं च. आणि आता जास्त. जास्त पिढीला म्हणजे आताच्या पिढीला तर असं झालंय शहरातलं राहणीमान हे ते त्याला भाळता लोक आता शहरामध्ये राहणं म्हणजे काय.
सगळे मोह माया आहे हे काही एवढं हे नस दगदगीचं जीवन नाही.
काहीच नाही फक्त यायचं रोज जायचं ड्युटीवर नोकरीवर जाय च म्हणजे तिथ दिवसभर काम कराय.
लोकाच्या हाताखाली काम करायचं आणि गावा गावाकडच्या लोकांना वाटतं. की शहरा
शहरात खूप खूप चांगलं हे आरामात राहतात. चांगले असतात त्यांना फक्त ते आपलं दिसण्यावर जातात पण त्यांना काय माहिती त्याच्या मागे काय दुःख आहे काय हाल आहे. मग पण निवांत तरी झोपू शकतो का असं?
ना इकडं असं कधी गॅसची हंडी संपली गावाकड तर अ थोड्या आजूबाजूचे लोक मदत करून देेतील इथ आमची संपली तर उपाशी
उपाशी राहावं लागल कोणी मदत करणार नाही कोणी येणार नाही आणि कोणाकडे काही मागू पण शकत नाही नाही का काही इमर्जन्सी आली. खूपच अवघड असत.
हम्म.
पण यांना एकमेकांना समजूनच घेतलं पाहिजे त्याच्याशिवाय काहीच हे नाही आताच्या याच्यामध्ये तर.
गावाची सर येणारच नाही श
नाही गावाची सर येऊच शकत नाही तुमच्याकडे कसं आहे पाणी. पाऊस वगैरे आहे?
नाही अजून तर काही पाऊस वगैरे एक थेंब पण नाही.
नाही आमच्याकडे पण नाही एक थेंब पण नाही पावसाच. कुठेच नाही हो पण यायला पाहिजे.
हो ना महिना तर एक महिना तर तुमचा निघून गेला जून तर आता किती तरी दिवस राहिले दहा. दिवस.
दहा दिवस राहिले आता दहा दिवसात. काय येणारे आला पण आता यायला पाहिजे अजून जरी आलं ना तरी शेतकऱ्यांचं आपलं.
आता पेरणी वगैरे चालू होईल त्यांची.
अवघड आहे, खूप पावसाने पण यायलाच पाहिजे कारण आता शहरांमध्ये पण आता आता आता आमच्याकडे पण पाणी कपात करत आहे, पाणी बंद करत आहे.
तेच ना मुंबई सारख्या शहरामध्ये पण पाण्याचा तुटवडा झाला आहे.
होणारच अजून तर हां. अजून तरी परिस्थिती चांगली आहे पण अजून जर पाऊस जर नाही आला ना खूप. म्हणजे खूप वाईट परिस्थिती होऊ शकते आणि हे सगळं माणसांमुळेच झालेलं आहे हां. झाडं तोडायचे एवढे जंगलाचे आपणच तयार केले हे सग
हां प्रकृतीचा आपण सगळं अस ऱ्हास करून टाकलाय नष्ट करत चालो जंगलत. थोडं चाललो ते ढगं पण कसे आकर्षित होतील कसं काय पाणी पण येईल.
मग तोच विषय होतो, ना सगळा माणसाने सगळं केलेलं आहे वरून. दोष देता निसर्गाला पाऊस येत नाही, पाऊस येत नाही, पाऊस येत नाही. तर जंगलाचे जंगल तोडले घरांसाठी काही.
मग एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग प्रगतीच्या नावाखाली. किती जंगल तोडले गेले अरे नाही पाहिजे अशी प्रगती हा.
ऊनाच बर.
तिथे नाशिकमध्ये पण कुंभमेळाच्या नावाखाली कि.
हो हो अक्षाशा इथ लोक आमचे इ ते अ कुंभमेळ इथेच ना इतके लोकशी आडवत होते. पण मग काय रात्री जाऊन ते झाडे तोडले काय करणारे आता.
काय करण दुसरा पर्याय काढला असता. ते कुंभमेळा ते देव धर्म धर्माच्या गोष्टी आपला धर्म सांगतो का.
धर्म थोडी सांगतो तुम्ही झाड नष्ट करा तुम्ही मेळे साजरे करा. किंवा असं करा तसं करा असं काही नाहीये ना.
मग पूर्वी जसं होतो, तर तसं झालं असत या वर्षी काही गरज नव्हती.
ज्याला म्हणजे करायचं. ते सगळं झालंच असत पण माणूस आहे, शेवटी माणूस लालची खूप. का
ते त्याच्या नावाखाली कापलं असेल मग ते एवढ्या झाडांचे लाकडं वगैरे ते का.
मग!
मग खूप म विकलाच असेल.
विकलच असेल ते काय करणार आहे, त्याच आणि त्याचा परिणाम अस होत. त मग शेतकरी लोकांचे किती हलय पाऊस नाही का नाही अजून त्यांची पेरणे नाही. तर आपल्याक आपल्या आपल्याना तर जास्त येते तरी कुठून पण काहीतरी करतील पण. आपल्याना पाणीच नाही आलं तर काय करणारी शहरांमध्ये.
तेच ना आपण तर नळांवरती अवलंबून असतो नळ येतील तर पाणी येईल गावाकडे विहिरी वगैरे राहतात तर ते विहिरीवरून कुठून कुठून
पाने भरून आणतात अघडे कर
हा ना माहिती नाही अजून पुढे जाऊन कसे कसे दिवस बघायला य ते
पापस् पुृत पुढे म्हट आता पृथ्वीवर पापस तेवढं झालेले सगळ्या गोष्टींच नाही का हो त्याच्यामुळे काही सगळं उलटपालट झालेलं आहे हे सगळं काही म्हणजे जेवढे आता लोक झाडं तोडतात ना तेवढे लावले पण लावले पण
हा पण ते आता लावतील आणि आता एवढे मोठे झाडे तोडतील आता झाड लावतील तर ते झाड तेवढं मोठं व्हायला किती वेळ लाग
किती वेळा किती वर्ष लागेल आता बघत आहे काय का झाड अक्षरशे तीस तीस स वीस वीस वर्षाचे झाड होते एवढे मोठे मोठे झाड हो त उरले
ह ते पिढीन पिढी आजोबा पणजोबांच्या पिढी पाासून राहतात तेवढे झाड आणि त्यांचे जेवढे आपल्याला फायदे होतात ते आपण आता रोप लावू तर ते केव्हा एवढं मोठं होईल तेव्हा एवढं त्याचे फायदे होतील
बरोबर आहे ना मग सगळ्या गोष्टी माणसांवरच अवलंबून आहे माणसानेच सगळं चक्र तयार केलं आहे निसर्गाच पण हा आणि त्याच्यामुळे निसर्ग हे झालाय आता
तेसल
हो का ठीक आहे चला तई झालं आपल्या वेळ छान बोलल्या चांगलं वाटलं हो ठीक आहे